हॅलो,, हो येतोय बोला ना.
काय चालू ये?
तेन चालू कामावर नं
ह हो का
हम्म
काय काम चालूय आता
काही नाही हेच,, पोराचे टिफिन आण‌ ते घासायचे चालू होते हा दुपारी पोरांना खायला बनवलं होतं त्याचे भांडे बाकी होते
हा-का
हम्म,, हो झाले ना
दुसरं टास्क आले काय?
नाही अजून नाही आलेय, येणार आहे दोन तीन दिवसात
ह मम्मे‌‍‍‌ आ
मुलांचाच आवाज येतोय.
काय म्हणती,, चालूय मुलांचा दांगोडा.
हा का.
हम्म, नाही, आ माझे बाकी अजून, पंधरा. हे झालत ब म्हली.
काय चालूय मग.?
काही नाही, चालू होता कॉलच करणं.
बर,,, काम वगैरे आवरलं.?
चालूय अजून बाकीय काही.
हा का.
हम्म
माझ चालू आहे दोन्ही पण, कॉल पण चालू आहे, आणि काम पण आववरण चालू आहे.
हो, का स्वयंपाक करायचा असन आता?
हं स्वयंपाकला लागायच न आता..
कराराची भाजी, करायच स्वयंपाक, कॉल करण झाले पर झाल्याच्या नंतर.
हा तर बघू ना आता, काहीतरी काळी भाजी करू.
हां का.
बरयना हो, पिऊस आत्ता शिकू घातला एक तर चालू झाला आता परत.
हां.
थोडस उघडल, तर दुपारपासुन.
हां ना.
हम्म.
लागणार का लगेच स्वयंपाकाला?
हो स्वयंपाकाला लागायच ना आता लगेच किती भांडे झालेत.
हां का.
हम्म.
आजूक दोन चार दिवस, दोन चार दिवस सांगितलेला आहे पाऊस तर.
हां दोन, तीन दिवस सांगितलेल आहे. कोणी म्हणतय चार तारखेपर्यंत, तर कोणी म्हणतय उद्याच्या दिवस.
हम्म.
हम्म.
वडलांना काम बी ऊरकत नाही काही भलतीच थंडी असते.
हा, त्यात आता थंडगार वार सुटलय.
हां
दुखन यायची काम आणखी.
हा ना, थंडगार वार सुटलय.
हम्म.
बर चालल ना.
हो चालेल, चालेल.
हां
चालेल, ठेऊ का मग?
हो, हो.
हे.
कुठले ओ.